हा जेवला.
काय नाही हा मग आमचं पण झालंय बघा आणि काय निवत.
हो.
काय करता घरी म्हणजे काय. जॉब वरे काय करता.
खरी दुध जुतगे प्रकारारत बासती. अमरखंड.
आ. म्हणजे तुमचं म्हणजेजे द असं हेच आहेत.
हो होत जााचचतर.
हा.
दुधाचे सगळे पदार्थ बनवतो आम्ही दही, ताक. आम्ही विक्रीला ठेवतो घरी. आमचा तर दुधाचाच प्रोजेक्ट असल्या कारणान सगळे दुधाचे पदार्थ आमच्या घरी मिळतात.
मळताथ हा.
तूप, लोवणी मिळतं परत बासुंदी. जास्तीत जास्त बासुंदी, पेडे आमचे खपतात.
कपताात हा हा.
हो हो.
मग सगळं पूर्ण म्हणजे मशनी म्हणजे कसं बनवता काय असं म्हणजे.
पूर्ण सगळं आम्ही मशिनरीवरच बनवतो. दुधक्षण म हायजेनिक सगव असस्त आमचं.
हा हा.
दूध घेता आम्ही चांगल्या पद्धतीचंच घेतो.
हा हा.
मुळात जास्त फॅटच होय होय जास्त फॅटच. खवा कस चांगल्या पद्धतीचा खवा असला की. ह तो ठिकतो नाहीेत आ म्हा. दूध चांगल्याचं फॅटस घ्यावं लागतं.
आ हा.
मग बासुंदी. बासुंदी बनवतो आम्ही. छान असते आमची दाटसर बासुंदे अस.
आह हा.. अ काय मग विक्री कस म्हणजे घरी येऊनच असं म्हणजे दुकानाच आहे क
हो नाही आमचं हॉटेल आहे या हॉटेलमध्ये पण आम्ही विक्रीसाठी ठेवतो घरी पण येऊन लोक नेतात
हॉटेल कशा म्हणजे काय हॉटेलमध्ये म्हणजे कुठ काय असं पदार्थ बनवता तुम्ही
अं आमचे ताटसिस्ीम आहे जेवण विभाग आहे आमचा
हा हा
त्यातूनच आम्ही हे मग दुधाचे सगळे पदार्थ पण विक्रीला ठेवतो
हा हा म्हणजे दोन्ही पण होतय हे पण व्यवसाय होतोय आणि तो आपण व्यवसाय होऊ शकतो
होय होय तेम असल्या जेवणाची वेळ असते आमची हॉटेल म्हणजे जेवणाची वेळ चालू होते ते बारा नंतर साधारणतः साडेतीन चार साडेचारपर्यंत जेवणाची वेळ असते लोकांची तेवढ्या वेळात लोक पजेऊन जात
हा मग त्याच पद्धतीत मेनू काय काय ठेवता तुम्ही म्हणजे
आम्ही पनीरची थाळी एक ठेवलेली आहे अखक्ख मसूरची थाळी एक ठेवलेली आहे तरत आमची पेटल भाकरीची एक थाळी आहे प्रसिद्ध फेमस
हा हा हा
या तीन थाळ्या आमच्या आसपास
हा छान वाटलं एक पुन
जी हवी असेल तर पनीरची भाजी काजूची भाजी हवी असेल तर काजूची भाजी काजं पनीर मिक्स अशी भाजी आहे असं पण आम्ही देऊ शकतो देतो लोकांना तशी ऑर्डर सांगते लो तशी द्याेतो आ्ही
हा हा
कोण सांगतोय अख्खा मसूर मग त्याच्याबरोबर दोन रोटी अख्खा मसूर कांदा लणसं लिंबू आणि जिरा राईस सोबत आम
ह हाय छान आहे कि तुमचं हा
पनीरची थाळी हवी असेल तर ग्रेवीमध्ये पनीर आम्ही हे करून मिक्स करून देतो दोन रोटी त्याला रोटी पराठा किंवा चपाती लोक भाग करी पण घेतात
हा हा म्हणजे ज्यांना जे आवडते ते ह तुम्ही करून देता
होय होय निर भाज बरोबर तुम्हाला आम्ही विचारतो लोकांना म्ह रोटी हवी ते पराठा हवा क बास् कररीहा लो च लावूनते
ह
चांगला प्रतिसाद आहे लोकांचा जेवणाच्या वेळस गर्दी असते
हा आणि छान वाटलं बघा ऐकून छान आहे तुमचा गुरु व्यवसाय
ह
त्याबरोबर थाळीबरोबर ताास पण असते आणि आंबीला मी करतो नाचणीशी आंबी उन्हाळ्यात जाास्त नाचण्याच्या आंबील वर जोर असतो पावसाळ्यात थंडीत जरा असं कमी असतं पण उन्हाळ्या भरपूर लो ताक आणि आंबिल
होय उन्हाळ्यात ताक आंबील भरपूर खपतंय
होय, होय बासुंदी आ तिथं न लोक खाण्यासाठी पण घेतात नाही कोणाला हवे असेल तर होय, होय, होय, होय मागवून होय हो घेतात ते मग त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट जस ठरलेलं आहे एवढ्या रुपयानं एवढी अशी देतो आम्ही सुटी बासुंदि खायला आणि तिथे पण बसून पिण्यासाठी पण मिळेल म्हणून सांगितलेलं आहे लोकांना
हा, हा, हा अह अह
लोक
हा आणि काय घरी कोण, कोण आहात तुम्ही
घरी असं आहो एकत्र कुटुंब आहे आम्ही घरात नऊ जण आहे
हा मोठ्ठा आहे कि फॅमिली तुमची
एकत्र आहे कुटुंब आजून त्यामुळ सगळंच आमचं जास्त क्वांटिटीमध्ये घरी पण करावं लागतंय
त्यामुळे तुमचा तो हात बसलेला आहे
होय, होय, होय घरी आमची जनावरं पण आहेत
हा सगळं कधी करता ओ
ह, ह सगळं करायचं ह, ह, ह जनावरांच झालं की हॉटेलच हॉटे लच झाले कि दुधाच
दुधाच हा, हा
बासुंदी कस एकेकांना गोड आवडते त्यामुळे आम्ही कणी जराच अ जास्त ग साखर घालत नाही बासुंदीमध्ये असे सपक अशी ठेवलेली आहे
हा
सपक जास्त म्हणजे किती बासुंदीपेक्षा साख लोक सांगतील तस आम्ही मग बनवून देतो ते लोकं बरं पडतेय मग
होय की
बरं पडतय
हा आवाज का खरखरालाय फॅन पशी आहे कसा काय
नाही बाहेरच्या वाऱ्याला
हा ते वाऱ्याच, वाऱ्याचा आवाज आलालय बरोबर आहे
ह
म आभाळ झालय काय
नाही नाही आहे कि ऊन पडलय आहे ऊन आहे काय नाही आभाळाचं काय नाही चिन्ह ऊनच आहे खडखडीत ऊन पडलय तिकडे वातावरण कस
हो इकडं पण खडकडीत ऊन पडलय वारं तेन काय नाही तेवढं
हा
अ हाय पण थोडं तेवढं काय अस एकदम मोठ्यान वारं
इकड कस शेतातली हवा आहे त्यामुळ वारं भरपू लागतं ना होय, होय इथ नाही एवढं बिल्डिंग असल्या कारणानंह एवढं वारं नाही लागत
हा, हा होय
ह अ ब
हो हो उकाडा लई हाय भरपूर.... पुरे उकाडा अजून काय तेवढं म्हणजे हे झालं नाही पाऊसच झालय खंर तेवढं उकाडा कवातर... म्हणजे मनाव तेवढं अस अजून गारवा नाही...
हा हा... कंटिन्यू पाऊस चालू झाला म्हणजे ब गार. वा हो का कंटिन्यू पाऊस पडल्याशिवाय हेवा.
गारवा होय गार होणार नाही..
अन का
भाकरवडीची रेसिपी सांगताय त्या येतय भाकरवडी...
अ् बाकरवाडीची रेसिपी नाही.. मला येत तेवढं मी म्हणजे कधी त्याच्यावर काय केलेच नाही
हो ते... बर हा सांगा मग डोकळ्याचीिरे बघते. पेडो बनून...
हा मी एक वाटी डाळीचं पीठ घेते...
हा..
आणि त्याच्यात पोहे कायच्या चमचाला तीन चमच अस हे घालतो ब रावा.
रवा हा हा...
हा मग नंतर एक वाटी दही... किंवा ताक ताक असेल तरी भरपूर ताक असेल... ताकातच भिजवायच जर आपल्याकडे दहीच वाट... असल तर एक वाटी दही घालून हे करायच मी शक्यतो म्हणजे कस माझ मी... ताकातच भिजवून घेतो ते....
हा मग दही द म्हणजे दह्यात भिजवल्यानंतर ते एकजीव होतय का...
नाही होत मी म्हणजे मी दहयात म ताकातच एकजीव ते दयात नाही होत एकजीव.. हा मग ते एक एक जण आता कस मोबाईलमध्ये पण ते सगळं रेसिपी सांगतात त्याच्यात पण मी कडस न कसं ताकातच करतोय.... हा मग ते ताकातच..... भिजून घेतो भिजून घेतल्यानंतर मी त्याच्यात नाहीतरी एक एक अर्धा च मुठभर म्हणजे असं हळदपूड... चला तर हे तीन चमच म्हणजे पोहे कायच्या चमचाना तीन चमच तेल... आणि मीठ चवीनुसार आणि हे सॅकिट अससिड एक पा दोन चमचा घालत फ्री...
हा हा हा
ह पाऊन चमचा साॅकरीडशीर घालायच आणि नंतर नाहीतर ते सगळं एक चू एक
मग ते मिश्रण म्हणजे केवढं घट होत केवढं घट होतय मिश्रण ते...
मिश्रण कस अस थोड मीडियम मध्ये म्हणजे कसं आी घट पण चालत नाही आणि लई पातळ पण चालत नाही... असं दरदरीतपणा पाहिजे ते म्हणजे कनसटी म्हणजेकणल्टी कस व्यवस्थित त्याच म्हणजे अस... तू तुटू रे एकदम हा.... असं हा लय पातळ असूनय अजून....
आणि मग ते एक फेटताना एक एक मार्गीच फेटायचं असं उलट सु उलट... भेटायचं...
ह......
हा...
एकादक्ष
हा आणि मग ते फेटून झाल्यानंतर अ हे तेजु
हा.
हा.
चालतय चालतयं करते परत मग.
हा हा थोड्या वेळ कर.
हा हा.